बोला ना.
हम्म हम्. बोला.
हम्म आता ती बघा दुधावरची साय, परत तूप जे आपल्या तब्येतीला चांगलं आहे ते नाय खाणार.
नाही ते आवडतच नाही मुलांना, आजकाल मोठ्यांना पण नाही आवडत त्या गोष्टी.
हा पण कसं असतयं तूप म्हणजे आता तुपानं तब्येत चांगली होतेय. आणि ती चांगली सवय ना? असं. म ते पण खोटं बोलून द्यावं लागतंय की नाही मी भातात तूप घातलं नाहीय खा.
असंय.
हा नही त्याचे मग फायदे समजून सांगायचे.
माझी मुलगी ना सहा वर्षाची, अजून हातानं नाही खात. जर तिच्या आवडीचं असल आलू पराठा म्हणा किंवा बटाट्याची भाजी, चपाती, पुरी असं असं असल तर हातानं खाईन. पण भाकरी वगैरे असं नाही हातानं खात. हॅलो. हॅलो. हॅलो.